हॅलो
हॅलो
हा बोला ताई काय करताय
काही नाही हो बसली व आताच आवरून कॉल करायला कुठे
हो का मी नाशिकची आहे तुम्ही कुठल्या आहे
हुं मुंबईला राहते
हो का
ह नाशिक बरेच आहेत ना
हो नाशिक
खूप खूप आहेत. नाशिकचे सगळे नाशिक आहेत जास्त करून हा हा झालं तुमचं जेवण.
हो जेवण वगैरे झालं माझं.
हा हा
हा
वाक करता तुम्ही काय घरीच असता
हा माझं पार्लर आहे मग पार्लरला आलेली आहे मी आता
अच्छा हो का
असं
हा हा तुमचे किती झाले कॉल.
माझे दोन तीनच झाले अजून करायचे बाकी आहे माझे
माझाा पहिलाच आहे आले दोघींचे पण मी आता करते म्हणजे आलेले गेलेले दोन्ही. वेगवेगळे करायचे असतात तर पाच व्हायला पाहिजे आलेले गेलेलेे.
नाही नाही आपलेच पाच व्हायला पाहिजे
आपलं तर माझा पहिलाच आहे मग मला
हो का
हो हो नाशिकला पार्लर आहे का तुमचं मग
हो पार्लर आहे माझं
हा हा चालेल आणि काय म्हणतय बाकी, काय मी घरीच असते, म करत होते जॉबमध्येध जानेवारीपासून सोडला जॉब घ रीच असते.
हो का काय का काय जॉब करत होते.
मी पतसस्थेमध्ये होतय का
अच्छा
हम्म केशर म्हणून.
हा हा.
हा हा बाकी का हा. अजून काही तु जेवण. ह तिला सोन घंटर आला तुझ्या ऑपस.
कंटाळ आला.
हो पता बाद झाला आता आराम करायच.
मुलं मोठे असतील तुमचे काय करतात.
हो मुलं आहेत मोठी आता मुल गा इंजिनियर आहे. दोन्ही मुलाचे एन एम एम एस झालेला आहे
हॅलो आवाज नीट नाही येत येतई तुमचं. हा बोला ना आवाज येत नव्हता हो येतोय आता.
हा हा हा तेच माझा मोठा मुलगा पण इंजिनियर आहे मुलगी पण इंजिनिय र आहे. जॉब करतात. तुमची मुलं काय करतात.
माझ्या मुलं अजून शिकताय.
हा हा
मुलगा आता याच करत हा नाही मोठेही बर आहेक्ष कॉलेजला आहे मुलगा आता. तो याच करतोय कॉम्प्युटर सायन्स करतोय तो आता. फर्स्ट इयर ला आहे आणि मुलगी आहे दहावीला.
हा हा.
हा.
आता दहावी या्या वर्षी गेली का दहावीला.
हा या वर्षी केली आता ती.
ह नाशिकला कुठे रा हता तुम्ही.
नाशिकला आही ते सिडकोतच राहतो.
तिरपमत
होम्
छ तिकडे येवल्याच येवल्यामध्ये पण आमचे पाहुणे आहेत येवल्यामध्ये. देतो आम्ही कधी तर हा येवल्यामध्ये आहेत पाहुणे..
अच्छा तुमचे सगळे नातेवाईकतीकडचेच आहेत का मुंबईकडचे.
हम् मुंबईचे नाही आहेत सगळे तिकडचे सातारा सांगली कराड. माझा माहेर कराड आला मग त त्या हा तुचरणता बाहे
आमचं तिकडच सटानेकडचं.
तिकड तिकटड चक आहे का.
हो हिकडंचच
हो बाकी काय तुम्ही काय जेवण वगैरे काय काय बघवता स्पेशल जेवणामध्ये.
स्पेशल काय नाही आपली आपली साधी भाजीपोळी..
कधीतरी अस बनवत असाल ना
हा बनवते ना मुलांसाठी मुलांचे तर रोजच काही नाही तर काही असतं रोज हे.
हो तेच ना मुलांचं लागतं त्याना मुलांना सग बाहेर.
सकाळी पण नाश्ता बनवला नंतर भाजीपोळी बनवली. मग मुलांचे नाटकं ही भाजी आवत नाही ती भाजी आवडत. मग वेगळं करा त्यांना परत खूप मजत ते. आमच्या मुलांचे तर रोजच नाटक आहेत अ.
माझा मुलगा तर व्हेज नकोच म्हणतो काळ वला नत नॉन व्हेज पाहिजे असते.
न आवडत का त्याला.
हा नॉन व्हेज आवडतो व्हेज नाही आवडत.
अच्छा आमचे मुलं खातात पण एवढं नाही पाहिजेलच असं नाही.
तर जिम ला वगैरे जातो ना तो म्हणून त्याला म अंडी लागतात रोज चिकन. काही तर करून घ्यावं लागतं. जिम करते ना म्हणून त्यामुळे तच रोजच असत ते नॉन व्हेज खाणं.
हा हा हा.
ह तुम्ही खाता?
हो आम्ही खातो ना पण एवढं. जास्त प्रमाणात नाही कधीतरी कोणी आलं गेलं किंवा कधीतरी आवड आली तरच नाही तर नाही ल.
हा हा
एवढं जास्त नाही बघ.
मी पण मी पण खातात नॉनव्हेज.
मुला नाही एवढं आवडत नाही बाबा पाहिजेच असं काही नाही कधीतरी खाल्लं तर ठीके. असं कोणी आलं गेलं तरच आणंतो जास्त करून आम्ही
हा हा हो.
पाहुणे वगैरे आले तेव्हाच होतो जास्त असं काही नाही एवढं
आले काय म्हणतय बाकीे हॅलो.
काही नाही आ.
येतं मुंबईला वगैरे येता कधी तुम्ही?
मुंबईला आलय ना फिर फिरायला आलो होत एकदा मुंबईला आल होत एकदा. फिरायला वगैरे
हा हा काय काय बघितलं काय काय बघितलं होतं ते म
अ ते मंदिर महालक्ष्मीचं अजून ते समुद्रातमध्ये कोणत्या लेण्या आहेत त्या बरेच दिवस झाले बा आता मला येळून आठवत पण नाही हे बरेच दिवस झाले त्याला जाऊन. अ समुद्रात कोणते लेण आहेत त्या मध्ये
ते येली फंटा येली फंटाला गेला. शीप मधून गेला असाल ना? हा.
ह अजून ते गार्डन कोणतं आहे तिथे गेलो होतो.
बाहेय काय आत राणीचा भाग बघितला सिनेमा क
हा.
ह् बर बर
असं बर्याच ठिकाणी गेलं होतं तिथे
मग कुठे राहिली ना तेव्हा आला तेव्हा तुम्ही ना?
अ थांबल नव्हता आम्ही लगेच रिटर्न आलो होतो रात्री.
एका दिवसातच फिरला म्हणजे तुम्ही?
हो एका दिवसात जेवढं होईल तेवढं फिरलो मग रिटर्न आलो होतो आम्ही. आणि ते काय अ ते शो वगैरे बघितला होता कोणता याचा थ्री डी फोर डी काय असते ते
हा हा ते वरळीला बघितला असेल तुम्ही तो
हा ते बघितले होते तसे बऱ्याच ठिकाणी घेलो होत.
हा हा बरंच फिरला मग तुम्ही एका दिवसामध्ये हा ह
म इथून आलो होत याच्याने बसनेच आलो होत आम्ही तिथं मग गाडी करून घेतली होती फिरायसाठी
हा गाडी केल्यानंतर त्याला पटापट होत हो दिसलं.
हम्
अजून काय काय पाण्यासारखं आहे तिथे.
तर तुम्ही तर महत्वाचं बाहिले सिद्धिविनायक मंदिरला गेले ना?
सिद्धिविनायक मंदिर हा ते राहून गेल आमचं पाहायचं वेळ झाला होता ना मग आम्ही निघून आलो होतो निघून आल होतो आम्ही
आहे पण जीव चौपटीच्या बाजूला खालेला माहाध कृष्ण मंदिर ते खूप छान म्हणजे
हा हा
हरराम अध कृष् मजर
हा हा
डस्काॉउटेंटसलच जुू चौपट्टी आहे हा हा जुह चौपाटी आहे
हम्म
सिधी विलायक मंदिर अजून आहेत बरीच ठिकाण मुंबई म पण ते बोडोलीला आ नॅशनल पार्क बनाय
हम
हा ह मी किती जण राहिले बघते माजी
ह सात आठ मिनटं झाली
सात मिनटं झालीत नाझ दोन तीन मिनटं बोलायचे आपलं हा हा बाकी काय मग घरातच आहे का पार्लर तुमचं
नाही नाही करत नाही हे गळ्यामध्ये टाकले ना
अच्छा म्हणजे घरापासून लांब आहे का
हो थोडंच लांब दहा पंधरा मिनिटं लागता याला
होय मग तुमच्या हाताखाली कोणी असतं का तुम् एकटच चालवता ना
नाही मी एकटीच आहे सध्या तर
अच्छा हम् ह् तेे ऑर्डर वगैरेय घेताात ते पारले
हो घेते ना बाहेरची ऑर्डर घेते
तेव्हा पार्लर बंद ठेवता मग
हा मग त्या वेळेस पार्लर बंद असत
ठेवायची एखादी मुलगी वगैरे ना म्हणजे तिथं क पार्लर मध्ये हा बिलकुल मी करायचंवच करायच
गणाता बघवान तस जसं होईल तस तस
म्हणजे धंदा असेल तथो अस म्हणजे जास्त असेल तर सीझनला वगैरे असताना जास्त असं
हा
हा बाकी कायते तमही
बाकी काही नाही आनंदात
ह ह ह तुमच तर काय मनष जाधवणार ना कायं
नाही माझेशी म
सीमा पवार
पगार
होगारत
हम
हम् चालेल पण थोडा वेळस राहिल असल्या कशा बघतू हो थोडा चारध मिनट तुमच्याकडे काय काय आहे नाशिकला म्हणून बघायला
नाशिकमध्येध्ये आमच्याकडे भरपूर आहे ना काळाराम मंदिर आहे गोदावरी गंग गोदावरी घाटावर, काळाराम मंदिर.
अच्छा, हा हा हा हा.
हा नाशिकला कुंभमेळा पण भरतो ना.
ह ह ते शनीशिंगणापूर पसुन, तुमच्या इथ जवळे ना.
कोणतं.
शनी शिंगणापूर.
शनी शिंगणापूर, हा इथून थोडस जवळे, शिर्डीच्या थोडं पुढे जावं लागत, अजून अ शिर्डीच्या.
बरोंबर.
चालेल ताई, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, धन्यवाद. हो झाला झाला, हो झाला, ठेवा आता, धन्यवाद हो. हो हो ठेवते.